हा बोल न सखे बोल, बोल.
कशा येतय तुम्ही.
मी छान आहे तू कशी आहेस?
छान हेच बघा ना धावपळीच्या गडबडीत. आपण आपल्या लक्ष आरोग्यावर लक्ष देत नाही.
हम्म- हम्म -हम्म नाही देत ना.
बरोबर एक- एक- एक -एक दुखतच लहान असो मोठ. असो हॅलो आवाज येतोय का?
हॅलो सखी?
हॅलो.
हा बोल- बोल सॉरी हा बोल- बोल.
म्हटलं लहान- लहान असं ह लहान अस मोठे अस. असो किंवा मग तरुण पिढी असो प्रत्येकाच काही ना काही हे दुखतच असतं.
हो-हो -हो.
का तर आपण आपल्यावर लक्ष देत नाही आपण फक्त काम -काम आणि कामच करतो. तो पूर्वीचे माणसं बघा सकाळी. खूप व्यायाम करायचे किंवा मग फिरायल. णजाण त्यांच आरोग्य किती एकदम म्हणजे एकदम चांगलं होतं.
हो- हो.
हो. आत्याच्या खाण्यापिण्यात किंवा मग त्यांच्या जीवनशैलीच्या खाण्यापिण्यात खूप फार फरक आहे.
हो मग आहेच ना.
आणि मला तरी असं वाटत की प्रत्येकाने व्यायाम केलंच पाहिजे आपल्या निरोगी शरीर राहण्यासाठी.
हे बघा अ खरंच अगदी बरोबर मुद्द्याला हात घातला किंवा बरोबर मुद्द्यावर आलीय व्यायामाचं खूप महत्त्व आहे व्यायाम हे आरोग्याचं असं म्हणायचं गुपित आहे आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाने नियमित व्यायाम करणं खूप आवश्यक व्यायामामुळे व्यायामामुळे शरीर तंदुरुस्त राहते, मन प्रसन्न राहते आणि अनेक आजारांपासून आपलं संरक्षण होतं व्यायाम म्हणजे काय? शरीर आणि कार्यक्षम ठेवण्यासाठी केलेल्या शारीरिक हालचालींना व्यायाम म्हणतो आपण. आपल्या शरीरासाठी
बरोबर.
अस..
बरोबर..
व्यायामाने व्यायामाणे शरीर हो निरोगी अवयव इतके छान चांगले राहता आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढती- वजन नियंत्रणात राहते, निरो हृदय निरोगी राहते. राहते, मानसिक आरोग्य सुधारते म्हणजे व्यायामाचे मह त्व म्हटल्यावर म्हणजे व्यायाम महत्व असते
हो तेच तर बघा ना आताच्या हेच्यातच- खूप कमी वयात हार्ट अटॅक वगैरे किंवा मग बीपी मधुमेह असे खूप प्रकार घडत आहेत
हम्म हम्म हम्म हो मग..
जर हा जर आपण शरीर तंदुरुस्त नाही ठेवले तर आपले स्नायू मजबूत होणार नाहीत ना आपल्या शरीराला हालचाल ही मिळालीच पाहिजे
हो बरोबर
रोगप्रतिकार शक्त शक्तीच आपली वाढली नाही तर आपल्याला लठ्ठपणा किंवा मग हृदयविकाराचा झटका ब्लड प्रेशर किंवा - म शुगर यासारखे अनेक प्रकारचे आजार आपल्याला होत असतात
मग अगं आरोग्य हेच खरे धन आहे असं म्हणतो
बरोबर..
हे आरोग्य हेच खरे धन म्हटले जाते पैसा, संपत्ती, शिक्षण यापेक्षा चांगले आरोग्य अधिक महत्वाचं आहे निरोगी शरीर, निरोगी मन तरच आपण जीवनातील प्रत्येक कामे यशस्वीपणे पूर्ण करू शकतो आरोग्य म्हण हा आरोग्य म्हणजे केवळ रोग नसणे अ नसणे किंवा शारीरिक, मानसिक, सामाजिक दृष्टी त्या निरोगी असणे. म्हणजे आरोग्य इतकं महत्त्वाचं आहे शरीरासाठी..
बरोबर.. आत्ताच. च्या या पिढीत ते नाही अनुभवायला मिळत. प्रत्येक जण आपल्या आपल्या कामाच्या मागे असतं. बघा ना. पहिलेचे लोक सायकल चालवायचे. चालायला जायचे. किंवा म धाव ग्राउंड वर धाव योगासन वेगवेगळ्या प्रकारचे. आणि लहान मुलं खेळ खेळायचे मैदानी. तसं आत्ता हे कमी बघायला मिळतं.
व्यायाम, संतुलित आहार, संतुलन आहार. असं. गावामध्ये बरस व्यायाम नियमित व्यायाम मुळे तंदुरुस्त शरीर तंदुस्त
बरोबर तेच. पहिले वे पाहीले कायम आपल्याला हे फ्री शिकवले जायचे. आता तेच आपल्याला आपल्या म्हणजे डॉक्टर सांगतात की, तुम्ही फिटनेस जिम लावा. किंवा तुम्ही फिजिओथेरपी करा. हे आपल्याला विकत मिळतात आता.
हो बरोबरे.
अ बरोबर बरोबर.
आपणच आपलं जर शरीर निरोगी ठेवलं. तर आपल्याला या कोणत्याही आजाराला बळी पडा, पडू शक
नाही नाही. आहो आपलं आरोग्य चांगलं राहिलं. तर आपण जी आपलं जीवन आपण आनंदात जगतो. काम करण्याची आपली क्षमता वाढते. आत्मविश्वास वाढतो. जीवनाचा दर्जा देखील आरोग्यामुळे सुधारतो ना ओ आपला.
हो हो.
बरोबर ये की नाही. आरोग्य हे प्रत्येक व्यक तिचे सर्वात मोठे असे धने. हे मी माझ्या दृष्टिकोनातून सांगते. निरोगी राहण्यासाठी, सॉरी ह जरा डिस्टर्ब झालं. निरोगी राहण्यासाठी स्वच्छ ता. संतुलीत आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, आणि सकारात्मक वि चार. हिता निरोगी राहून. इतरांना आरोग्य आणि स्वच्छतेचा संदेश दिला पाहिजे. स्वतः व्यायान केला तर, आपण दुसऱ्यांना सांगू शकतो.
बरोबर.
असं म्हणू शकते मी. धन गेलं तर काहीच गेलं नाही असं म्हणू शकतो. पण आरोग्य गेले तर सर्व काही गेले असं म्हणायला प आ पाहिजे.
बरोबर.
हम्म म्हणून आरोग्य जपा. असं. बाकी?
शरीरच आपलं निरोगी राहिलं. तरच आपण प्रत्येक काम करू शकतो ना. किं म आपल्याला प्रत्येक प्रॉब्लेम झाला तेव्हा बघा आता म्हणजे काम करण्यास तेवढी आपल्या ताकद नसते.
आपलं मानसिक आरोग्य सुद्धा सुधारत ना ओ. व्यायामाने. तनाव कमी होतो. चिंता कमी होते. हा नैराश्य कमी होतं. हम्म.
हम्म हम्म हम्म.
ते भरपूर भरपूर असे प्रकार आहे, खूप सुंदर आधीचे लोक बघा पूर्वीचे लोक पोहायचे. सायकल चालवायचे आणि अ म्हणजे इतक्या सोयी सुविधा नसल्यामुळे त्यांचा अ अधिकाधिक चालनं व्हायचं सर्वात सोपा जो व्यायाम प्रकार हो, आणि तो चालण्याचा आहे.
हो.
असो, हम्म.
व्यायामाचे भरपूर प्रकार आहेत आणि ते केल्याने फायदेही भरपूर आहेत. प्रत्येकाने केले पाहिजे‌.
हम् बरोबर आहे, मग आणि न करायचे तर आपण दु-दुष्परिणाम भोगतोचे. लठ्ठपणा, मधुमेह, हृदयविकाराचा झटका, थकवा, मानसिक तणाव हे न म्हणजे व्यायाम न केल्याचे आपण दुष्परि असं आणि व्यायाम हम्म, मिळणार जीवनाचं मूल्य म्हणजे व्यायामातून जर आपण म्हणत असलं काय मिळतं तर व्यायामामुळे आपल्याला एक शिस्त लागते, आपला आत्मविश्वास वाढतो. आपली चक-चिकाटी आपण संयम ठेवतो आणि सकारात त्मक नेहमी पॉझिटिव्ह विचार करतो बघा.
हम्म, हम्म, बरोबर.
हम्म.
सध्या, सोबत आपण संतुलित आहार पण घेतला पाहिजे.
हो मग, मग?
आता आता सगळे जंक्श फूड खातात त्यानी आपल्याला त्रास होतो मी तो त्रास डायरेक्ट आपल्या आरोग्यावरच होतो.
हम् नाही होतो ना मग, आणि भेसळ-भेसळ बघा ना वो किती?
हो.
ह आणि व्यायाम हा निरोगी जीवनाचा पाया आहे. नियमित व्यायाम केल्याने शरीर, मन, बुद्धी यांचा सर्वांगीण विकास होतो. त्यामुळे, म्हणजे फार नाही पण किमान मला असं वाटतं रोज. आपल्या स्वतःसाठी आपण तीस मिनिटं काढायला पाहिजे हा.
बरोबर.
हम्म, ज्याला आरोग्याची किंमत कळते ना तो व्यायामाला कधीच कंटाळत नाही. आणि ऐक नां सखी आपण व्यायामावर बोलतोयं पणं माझी थोडीशी पर्सनल गोष्ट मी तुला सांगते या यामधून मी पर्सनली एक्सरसाइज म्हणजे? एक्सरसाइज करते. मला प्रचंड आवडं आहे, माझी रोज. रोजची एक तास एक्सरसाइज असते. म्हणजे असते.
अरे वा छान.
हम्म खूप, आणि खरंच फिटनेस येतो. आनंदी असते मी. आणि कितीही काम करण्याची माझ्यातं खरोखर ऊर्जा आहे. म्हणजे ऍटलिस्ट मी सकाळी पहाटे पाच पासून तर रात्री अकरापर्यंत न थकता न थांबता काम करू शकते. म्हणजे हि सगळी पॉझि टिव्हिटी फक्त आणि फक्त मला व्यायामामुळे मिळालेली आहे. हे मी तुला अगदी ठामपणे सांग मी इतरांचं नाही पण माझं स्वतःचं वैयक् हे बघा माणूस शहाना कधी होतो स्वतःच्या अनुभवातून. मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून सांगते.
बरोबर. आता तुम्हाला सवय हा.
ऐक ना! सखे. स्त्रियांसाठी जर व्यायाम अ इतका अधिक अधिक महत्त्वाचं का वाटत असेल तर स्त्रियांचं सगळ्यात मोठं गुप् कीच मला इथे सांगायचंय. ज्या स्त्रीला वाटतं मी अधिकअधिक तरुण दिसावं. बरं का त्या स्त्रीने खरंच व्यायाम जरूर करावा. कारण कि की स्त्री ही आतून ज्या वेळेला तरुण असते त्यावेळेला ती वरतून तरुण दिसते. ज्यावेळेला आतून मजबूत असते. त्यावेळे तिचा तो मजबूतीपणा किंवा तिचा तो आपण म्हणतो ना ग्लो तो चेहऱ्यावर नक्कीच झळकतो. पण ती कधी ती ज्यावेळेला आतमधून मजबूत असेल आतमधून त फिटनेस मध्ये असेल त्याच वेळेला ह्या गोष्टी शक्य आहे.
बरोबर.
असं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आळस सोडला पाहिजे.
तेचं महत्वाचं. हम्म.
असो जितकं व्यायामाच खरंच खूप सुंदर महत्व आहे. म्हणजे मला त्यामुळे व्यायाम खरंच आवडतो. खूप सुंदर.
बघा आता तुम्हाला व्यायामाची सवय तुम्ही जर एखादा एखाद्या दिवशी कंटाळा केलं करायला तर तुम्हाला बघा झोप येईल सारखी शरीर असं कमकुवत वाटल थोडं.
इतकी सवय झाली ना व्यायामाची जर एक दिवस नाही केलं तरी चुकल्या - चुकल्यासारखं वाटत.
हो ना?
हा पण असं नाहीयाय की क म्हणजे पण मग माझ्या आठवड्यात ना एक दिवस आम्ही सुट्टी घे तो एक आणि आठवडा म्हणजे बऱ्यापैकी मी डायट पण अ करते म्हणजे असं फार असं काही विशिष्ट वेगळं डायट नाही करत. पण खूप बाहेरचं खाणं माझं बंद आहे. चहा बंदय. खारी टोस जे बेकरीचे मैद्याचे पदार्थ तळलेले हा
हो -हो.
त्या दिवशी थोड फार खाऊ शकते ग. म्हणजे मन मारून पण जगु नको. असं मला म्हणायचंय. म्हणजे तू तुझ्या जिभेचे लाड पुरव. पण ते कसे अ अगदी मर्यादेत राहून आपण असं म्हणू शकतो. मर्यादा! शरीरासाठी ह. अस.
चालेल ना तुमच्याकडूनच माहिती घेईल आता मी तुम्हाला भरपूर व्यायामाची माहिती आहे.
नक्कीच देईल मी खरंच. कधीही तुला वाटलं तू मला फोन कर आणि विचार. धन्यवाद. चल ठेवू.
धन्यवाद. हो हो.